हॅलो हा आधीचा एक कॉल गेला माझा वाया.
का
काय तो तुमच्याकडून कट झाला वाटत तरी गेला लगेच वाया असं. काय काय माहिती हा ना मला नाही तुम्ही नाही केला. पण त्याच्यावर दाखवतोय की एक कॉल झाला.
हो माझं तर कस झारला सकाळी.
हा असं आधी तर माझी माहिती का कॉलच लागत नव्हती आत्ता लागायला लागलीत.
मग ऐकूच येत नाही त्यांना मग आता तुमच्याकडून ज घरानंतर मी जरा वेळ.
हा आता माझे तीन कॉल झाले ना तुम्हाला.
हो.
बहुतेक हो हा चौथा आहे वाटतं.
न तसरा
हा तिसरा आहे त्याच्यावर चौथा दाखवतोय काय माहिती काय झालं जाऊद्या बर चला जाऊ द्या तेवढे जरी झाले तर काय हरकत आहे नाहीपेक्षा
नाही मी काहीच केला नाही
नाही नाही नाही तुम्ही नाही केलेला तुमचा प्रॉब्लेम नाही तो मला तर आ ता रिंग पण येत नाही तुम्हाला फोन लावते ना तेव्हा रिंग पण येत नाही ऑफ ऑफ कट होऊन जातो
हा हा हा
ते काय होतो आता मुलं नाही ना तोपर्यंतच बोलता येतं मुलं आले की फोन मागतात
सगळ्या बेस्ट फोन मध्ये ना तुमच सगळ्या बेस्ट फोन मध्ये
हा अभ्यास नाही हो अभ्यास असून सुोपवून लागतोच
नाही माझा मुला तर अभ्यास आहे दे म्हण तु मला हे बघायचंय ते बघायचं दे
नाही आमचं ना माझा लहना नाही मोठीला जास्त लागतो माझा लहानाला एक वेळ तो त्याच बाकीच असतं ना त्याला कार्टून आवडतो तो बसतो टीव्ही बघत
वायफाय आहे का तुमचं
नाही नाही वायफाय नाही नेट मोबाईल ला वायफाय नाही बसवला वायफाय जर बसव ना मु जास्त त्रास देतात
आता तुम्ही काय खर नाही मुलांचं राईल
नाही नाही वायफायचं काही खरं नाही हे त्याच्यापेक्षा क आपलं हेच बरं मोबाईलचाच बॅलन्स बरा पडतो
हम् आपल्या संपलं की बसतात ग
हो ना मुलांना टिफिन ला काय करून देतात तुम्ही मग सकाळी सकाळी
सकाळी नाश्याला जे तेल असते ते तितीमुळे य म्हणजे दोन दोन तीन तन प्रकार आमच्यात होत नाहीत कारण सगळे ऑफिसला पणले जात म्हलं मग काग्र अस पराठा वगैरे करतो शकाल
घरी खायला का घरी खायला पराठा करता का
हा पराठ एकी दोस जास्ती एकेत दडोस
डोसे वगैरे पण दोन टिफिन द्यावा लागत असतील ना मुलाला
हा
मुलाला दोन टिफिन देत असाल ना
हो हो स्नॅक्स आहे आणि घेऊन आता लंचचा आहे
हा काय म्हणजे कसं देतात स्नॅक्
हा मॉर्निंग मॉर्निंगला स म्हणजे घरीच खातात त्यामुळे ड्रायफ्रूट्स वगैरे केेेले असते आणि दुपारी असल्या लंचला म्हणे पराठा वगैरे किंवा चपात भाज अस कध फुला वगैरे करून देते मॅथला काही काय असेल तेॅथ म स्कूलमध्येध्ये सांगलं असते हेल्दी येणार मगत फ्रूटस वगैरे दिले असते तुम्ही काय करता
अ माझं कस आहे माझा मुलगा अकराला जातो आणि आम्हाला जवळ आहे ना दोन तीनच किलोमीटर आहे आणि मीच जाती सोडायला त्याच्यामुळे मुलगा जेवण करून जातो आणि मग एक एकच डबा द्यावा लागतो मला माझी पोळीचा हम्म आणि आलं की शाळेतून परत त्याला असं दूध आणि ड्राय फ्रूट्स देते. आणि सकाळी लाडू वगैरे खाल्लेला असतो आणि मग शाळ. ून आल्या दू ड्रायफ्रट किंवा मग सकाळी दूध आणि ड्राय्रूट खातो आणि शाळेतून आल्यावर लाडू खातो. आणि मुलीला ना मुलगी सकाळी लाडू खाते. आणि तिला तुम्ही म्हटल्या तसच ड्राय फ्रूट्स आणि मी फ्रूट देते.
हा ह.
आणि जेवण करून जाते ती पण
हो.
मला कसं जवळ येत ना त्याच्यामुळे मुलं जेवायला घरी दुसऱ्या जेवणाला पहिले पहिलं जेवण घरून करून जाता आणि दुसऱ्या जेवणाला शाळा येते आणि परत चार पाच ला घरी आलं की मग मग मुलगी जेवण करते. तो दूध आणिते खातो कारण त्याच नसतं ते झालेलं. मग ती ती दुसरं जेवण करते तिला उशीरत होतो चारला पण ऐकत नाही. मुलं मुलगी आता दहावी पर्यंत ऐकत होती पण आता डबा नाही नेत शहानी मता फक्त केळी देती या. नाही घरी जेवते दोन पोळी खाते आणि दूध आणि सॉरी ड्राय फ्रुट्स आणि केळी नेते डब्याला हम्म.
मला पण येतो पण आता जरा कस जास्त हे होते ना लवकर जात त्यामळे घरी घर नाश्ता वगैरे करून माझ लंच डब्यावर बाहेरच होत तरी जास्त संध्याकाळी आल्यावर. खाल्ला खाल्ला नाही नाही. नाही आल्यावर काय दूध वगैरे पीत नाही तो चहा पण पीत नाही दूध पण पीत नाही. काहीतरी स्नॅक्सच का करतही ते खातो आणि त्याच ठेऊून ना बज
हम्म मी डब्याला भाजीपोळी देते घरी पण भाजीपोळी असते. आणि घरी दुसरी भाजी असते आणि डब्याला दुसरी भाजी देते. मग नाहीतर मासच तुम्ही म्हटलं तसं कधी कधी असं थालीपीठ पराठे काहीतरी वेगळं. डबब्याला हा आणि म्हणजे द डबब्याला डब्याला कोरडे असत. कोरडं कोरडं असतं थालीपीठ ड्रायफ्रूट किंवा मग थालीपीठ असं उत्तपे वगैरे काहीतरी वेगळं आणि डब्याला स सकाळी जेवणात मात्र भाजीपोळी असते आणि संध्याकाळी पण जेवणात भाजीपोळीच असते माझी कंपल्सरी दोन्ही टाईम.
खात नाहीत सर भात कमी झा भात कमी झालंत का?
भात मुलगा कमी खातो मुलगी खाते मुलगी मुलगीच सासू बाई आणि मी आम्ही तीघीच भात खातो. आणि त्याचे आजोबा वडील आणि तो तिघं पण भात खात नाही.
रे पोळी भरपूर चपाती भरपूर करायला पाहिजे.
हो हो मला दोन्ही टाईम चपात्या खूप करायला लागता. त्यात आमच्याकडे कुत्रे पण आहेत कुत्र्यांना पण कराव लागत.
हा हा हा मग काय मग भाकरी नाही करत तुम्ही भाकरी करत ना.
करत ना कधी कधी करतो रेग्युलरली भाकरी पण फक्त आई सासू आणि सासरे दोघच खातात. बाकी कोणीच भाकरी खात नाही माझी तर मा
जरा गरमीच असल्यामुळे ना इकड भााकरीच असते. भाकरीचं प्रमाण जास्त आमच्यात भाकरी पाहिजे.
माझ्या एका डॉगला रेगुलर भाकरी लागते दोन आहेत ना माझ्याकडे एकाला पोळीचा लागते एकाला भाकरी लागते.
ह आमच्यातना भाकरी म्हणजे कसं संध्याकाळी भाकरी करते म सकाळी चपाती डब्याला पोरांना भाकरी न नाही ना मला आणि सकाळ सकाळ तर ते जात नाही.
डब्याला नेण्याजोग पण नसत भाकरी कस केली की घरी खाल्लेली छान वाटते. बाहेर भाकरी असे थंड होऊन गेले बाबा.
एकदम पा तर अ एकदम पातळ भाातली करते म्हणे.
हो का कसली करतात तुम्ही.
मला जमत नाही जडीली पण इथल्या लोकांसाठी पण इथ भरपूर. इथे पातळ भाकरी असते भाकरी ज्वारीची.
हो
तिकडे विकत पण नाव विकत नाहीत ज्वारीची कडक भात्री परत मांजरीची कडक घातली.
हम् ह हम.
विकत मिते झाले जास्त प्रमाण लोक. वगैर वर्क वर्किंग मुमेंट्स तेच जास्त होत चपाती कमीेतलं
हो आमच्याकडे चपातीच खूप युग आहे दोन्ही टाम्सपात का
ह् आवाज परत क
ह म्हटलं आमच्याकडे ना दोन्ही टाइम चपातीच लागते भाकरी खूप कमी खातात बा भाकरी फक् सासूबाई आणि अ सासरेच खातात मुलं नाही म्हणतात त्यांच्या वडील नाही म्हणतात भाकरीला
ह आमच्याकडे कस सकलं खूप गरम असतं ना तेव्हा गरमीमध्ये
आणि नाही अह गरमी असं न हो खायलाच पाहिजे माहिती का ज्वारीची भाकरर चांगली असती सगळ्यांना
लामध्ये असल्यामुळे म ते कर्ड राईस भाकरी कोशिंगरी हेच पदार्थ जास्त
हो बरोबर आहे ना पचन पण झालं पाहिजे ना आता तुम्ही असं म्हणतात माझा एक कुत्रा आहे ना त्याला उन्हाळ्याचा त्रास होतो त्याला ज्वारीची आणि तांदळाची भाकरी करून देते मी र संध्याकाळी
हा
त्याला तो ना पूर्ण ब्लॅक असल्यामुळे त्याला खूप त्रास होतोय उन्हाळा्याचा आणि हा आणि लॅब आहे ना लॅब ला उन्हालाचा त्रास आहे मी एवढ शेवन पण जास्त
कोणते आहेत कुते लो दोन आहे तुमकडे
हो दोन आहे एक एक साधा आहे
हा
आणि ह चल आहे
कोणतं
लायब्रेड
हो हो का
ते साध आहे ना त्याला ट त्या ते भाकरी खात साधा येते आणि ज जे लॅब येेला त्यानाला क लॅब्रे डोरला खरं त्याला उन्हाळ्याचा खूप त्रास होतो
हा हा
हम्म त्याला मला ज्वारीची आणि तांदळाची भाकरी करावी लागते
हो का
हो रोज पण त्या्या काळी दोन भाकणी आणि त्याच्यासोबत ताक देतील म्हणजे त्याला उष्णतेचा त्रास कमी होतो हम्म
ह् म्हणजे असं मग हे देत नाहीत ना डॉग फूड वगैरे देत नाहीत का
देते ना एक टाइम डॉग फूड देते दुपारी भात देत अ वेजिटेबल
हात देऊन म्हझ
यांना चालतो लबरडोरीला चालतो गावठी कुत्र्यांना नाही चालत पण हे बराडोरे ना आहे परदेशात आपले कुत्रे नाहीत हे गावठी त्याच्यामुळे यांना भात चालतो पण तू भात पण कोणता राशनचेच तांदू लाग बाकी आपल्या तांदळाचा नाही चालत आणि त्यात पण ना भाज्या टाकायच्या सगळ्या ह हो व्हेजिटेबल राईस असतो त्यांचा आणि बिना मिठाचा आणि हळद टाकून बनवायचा आणि त्याच्यासोबत दही द्यायचं दूध नसतं यांना दूध चालत नाही
कधी करता एवढं
सगळं करते मी सहा जणांचा स्वयंपाक हो आता मग मी त्याच्यामुळेचत र आहे बघा तुम्हाला वाटतं मुलांचा डब्बा आहे ते बरं चला आपला हा कॉल झाला पुढच्या याच्यावर बोलून
ओके मी करते का
लगेच करू का मी होत असेल तर बर लगेच करा होऊन जाईल कारण मला परत चार ला बाहेर जावं लागेल ना